हॅलो. हॅलो.
हॅलो हा बोल. हो येऊन राहिला आता.
हाल काय? झालं का जेवण?
नाही जेऊन राहिल. मला या फोन फोन ते तर लाग लागून राहिले आता.
ते मोठे नाही या वेळेस लागून नाही राहिले. नाही तर मागच्या वेळेस मस्त लागले. बातच म्हणजे लवकर लवकर लागत जत जात.
हव का? मागच्या वेळेस म्या केलंच नवत ना.
तेव्हा मागच्या वेळेस माझ्या हच्यात मग ते पहिले आलं नव्हत ना. पहिले मी ना काहीच नवतं करेल. ते पहिल्या वेळेस मी आली. आणि मग मला याच्यात काही ते बॅलेन्सही नव्हतं. आणि कायचच नव्हतं ते.
हा हा.
या वेळेस मग आता आलं. म्हणजे पहिले म्हणजे ते टास्क केले. पण ते फोन अ फ्रेडचे नवते ते दुसर रेच होते पाच- सहा. त्याच्यात फक्त प्रश्न सडायचे होते. ह.
किती झाले आता कॉल?
माझ कॉल पहिला, म्हणजे माझे कॉलच नाही झाले ना. महे आज नंत सकाळी. ते ते काही कॉल लागून नाहीेत राहिले.
हाव काय? आता लागतील ना मग.
मग म्हटलं आताव लावून पाहु. काही नाही मग आता किती किती दिवस आहे का मिहीत ते. हे यदवा कसये. म्हणजे यावेळेस अस कॉल हे कमी असते ना. रे रेंज हे असते की नाही. फुल असते की नाही. त म्हणून या वेळेस लागतात ते. नाही त मग लागतही नाही.
होना, होना
मी म्हटलं आता लावून पाहायचं मी राणीताई ल लावून तेचय मगाशी मला फोन आलता ना मले कि लावा म्हणून मामी हा मग मी लावून राेलते तेले
हा ना राणीचा तुम्ही लालता का तर तिचा लागलाच नाही त्याने मला झालाच नाही आजून म्हणे
हा काय
अ तिथूनच झालं मग जाव लक्षण
कुठला जा आहे ना त्याच्या घरी तेच करण नाहीेत ना
हा खटला आहे त्याच्या हुरी बी जरांत चाललं
आमच्या घरी महित आहे मी साडेआठ वाजता लावून राहिली होती ना आमच्या घरी जेवणान ते राहिलं
हो ताई हा चा काळी मी लावून राहायच तु अजून लं हिच्या घरी राहिले
मग सकाळी ते मा घरी सकाळी म्हणजे ते तेच चालू होतं यायचं आहे की नाही आज घरी असतात ते पूरा मालणीस मितात म्हणजे दोन, तीन दिवसाचा तर ते सकाळी आठ वाजतापासून बसले कीन ते आता बारा एक वाजेपर्यंत तेच चाललं मग केला स्वयंपाक अन् जेवण केल जेवण केली
ह
हाव ते घरी असले की ल टेन्शन नाही, नाही मग ते सकाळी बाजारात गेले की नाही कि मग दिवसभर काही काही कामच नाही जास्त हम्म मता जेवन राहिला का मग स्वयंपाक झाला
हो स्वयंपाक झाला का हे जेवले दोघं जण मग हे मालिक फोनच लागला तर फोनच करून राईल आ दोन, तीन फोन केले मग मी आता
हा काय बरं केली दहा, दहा मिनिटं बोला लागते एका एकासोबत
हा
हा ते येई ना माहितय काय कोणी म्हणी दहा सेकंदच बोलाव लागते दहा सेकंद नाही दहा, दहा मिनट ट तेव्हाच तो कॉल होते अ
दहा, दहा मिनिट
हा तेव्हाच तू कॉल होते
हम्म दोन, चार तर मा आले असे खालीच गेले विचारी अस दोन, चार
हाव काय
हा
ते खाली खाली म्हणजे ते ज्या ज्याला आपण लावतो की नाही फोन त्याले पहिले दोन ते दोन मिनिटं सांगायचं कि त्याच्यावर या म्हणून अन उचला फोन लावा हा
केलं पण ते लागत ना का नाही खालीच गेले मग असे ह, ह
ते तशे खालीच जातात
कोणचे धरले जाते मग पोरगी
हा धरल्या त तोय मी मागच्या वेळेस आमच तसच झालं ना दहा, दहा मिनटं बोलायच होतं की नाही तर खूप ल लागत त ते बी मागश्या वेळेस चे मंग या चचेनीकन आयले येईले ते येले मग तेव्हा हे अश्विवंतताईचा विचार होता आता जयचे जे झाले की नाही त्याच्या लागत तय नाही
लागत नाहीत का त्याज्या
नाहीं त्यांच्या जं लागतं नाहीं म्हणतांत ते आंता मीसता. आपल्यां विचांर लागतांत नां मंग आपणं राहिलो की नाहीं. आपलं राहायंल तरं आपल्यां विचार लागतांत.
हो कां ते सिमाल तरं बिचारे पंचवीस आले म्हणे पणं आंता येऊंन. पंचवीस राहिले म्हंणे पंचवीस झांले म्हंणे तिले.
हां हां.
आणि आंता येऊंन नाहीं राहिली म्हंणे मले.
तीस करां लागतांत तीस.
हो तिस लावां लागतांत
हम्मं तरं ते मंग असे कोणां म्हणजे आंता तुम्हीं बोलूंन राहिले की मलां सगळं.
हां.
तरं मंग मी नां फक्तं तुम्हांला आंता समजां पांच कॉल लावले तरं तुम्हांला लावलेच चलतांत नाहीं तरं मंग. प्रत्येक सहा बायाले पांच कॉल पांच कॉल अशी लावावं लागतांत.
हं साहा बायले पांच कॉल लावावं लागतं होयं नां.
हां सहा बायेले सहा बांयलां लावावं लागतं ते. पांच पांच वेळां एक एक हां तरं दहा ते तीस होतांत.
हो कां हां हां.
तुंमचे किती झांले आंता.
माझे झाले आंता ते अं सत्तावी अं. तेवीस चोवीस झांले असतील माझे आंता.
हांव कायं मंग लई झाले तरी.
हो.
हां तरी मंग नाहीं नां आंता होतेच तुमचं दोन दिवसांत ते ते पट्टी पूर्ण झाली. ते तुंमचे पांच कॉल झाले की पट्टी पूर्ण होतं असशील नां.
हो हो.
अं मंग ते सडमिट करां लागते
हम्मं हम्मं.
हां हां मंग ते पांच कॉल झाले कि होते ते पूर्ण. पांच कॉल पांच कॉल असे ते लई वेळां येतांत ते पट्टे. आंता हां तरं मंग मागच्यां वेळेस माहित आहे कां आम्हीं. फोन अ फ्रेंड चं केलं होतं की नाहीं.
हां.
तरं मागच्यां वेळेस ते म्हणजे एकचं पट्टी होती आणि ते पट्टी. पूर्ण एकचं पट्टी होती.
हां हां.
आणि ते पट्टी पूर्ण झाली कि मंग झाले तुमचे कॉल असं होतं.
हां
आंता यांवेेळेस झाले कायं
हो नां
हम्मं
यां वेळेस लंय आहेत म्हणजे आमची झाली आहे आंता
हां
सत्तावी झाले माझे
अं तसं मा म्हं यां फोन फ्रेंडच्या वरं फोन लावलां कि तसां मोबाईलचा आंवाज नाहीं आहे पणं यांच्यावर कमी येते
हो याच्यावर कमी येते. आज कर लागते एखाद्या वेळेस. आजच नाहीय. जरी होल होला आ लागते मग ते. होला लागते आ आवाज
हा हा.
वारखेडच्या बाईतच मला काहीच माहित नाही. हलो हलो हलो करो करूच देत जाय.
हाव काय?
ह.
हम्म. मी नाहीय मग ते द दुपारी तेच काम केलं. फक्त नम्र लिहून घेतलं चिट्टठी वर.
हाव काय? हो ते नंबर लिहून ने. तसेच लऊन म.
मग ते नम्र लिहवले. म्हटलं त्याच्या पुढे लिहिले जातात. येईले किती लावले. येईले किती लावले. मग मोजल्या जातात.
हो हो मी तसच करूनय मी बी.
हा मग ते लक्ष नाही राहत ना.
हो हो.
अश्विन ताईन तसंच केलत. म्हते अश्विन ताईले कसंय तिले म्हणजे त्या ताईले सात आठ दिवस झाले याले.
मग पैसे आलेत की नाही अश्विनी ले.
हा पैसे आले म्हणतात बई. आज आले तीनशे रुपये कायचे आले काय माहित?
मग तेच हाय त. त्याईले बी तीनशे आले. आपल्या खंडेरावलं त्या शिमाले.
हव काय?
हो.
हाव का? तीनशेच आले काय?
हा तीनशे आले तिले.
त ते मग माहितीे काय? तो कॉल धाऱ्यात जर असला तर ते येतात म्हणतात प्रत्येकी कॉले शंभर रुपयेय.
हो प्रत्येकी कॉले शंभरे.
हा प्रत्येक कॉले शंभर. अण तो बी दहा मिनिटाचा पाहिजे. तो बी कट नाही म्हणजे अस पूर्ण दहा मिनिटच पाहिजे. त त्यावेेळेसे नाही त मग
हा ना.
हम्म. हे लोहेन ओ. दहा दहा दहा दहा मिनिटं म्हणजे कोणाला कामं असतात. आता तुमच्या घरीत कोणी करणार नाही.
हो ना काय करत राहता मला पोरी सकाळी बी. हा करत जायत आले कॉल. व्हाय लोक काय कर लागते.
हा नाही मग माहिते का मग मी तसं नाही करत. मग मी दुपारी कोणाले दुपारी असं संध्याकाळी.
मला खरीला कार त्याच्या घरी होते. त्याच्यात कायचेत देत नाही ना ते.
नाही काय?
हा मग ते घरी असले कि ते नेट राहते. मग त्याच्यात मग घेतले जाते.
हा बरोबरे ते वायफाय घेत असन ते. हाव करी न.
आताय करून पाहायजो.
हाव.
हा.
आता एखादा लावून पाहिन मी. लागलाच नाहीत मग उद्या सकाळीच करीन. मी आता लावतच नाही.
दामत ना. मग आता लावशीन त लाव. होऊन जाते त्याला.
ह लावीन ना मग म मी
हा मला झाला की तु लाव पायजो हा
हा लावून पहिन मी, फक्त कार्यावरच राहायच तुम्ही.
हो हो त्याच्यावरच राहीतो मी ह हा
नंतर त्या इंगळे तायला आला का मग विचारलं होतं?
हो म्या विचारलं आलाच नाही
ते घ्यालं ना का अजून
नाही ना अजून नाही आलं तिले
नाही मग तेले माहिते का तेरी ते का ते सांगाय लागते की, ते जे का ऍप आहे की नाही
हा
ते ऍप डिलीट मारून, तेच ऍप डबल इन्स्टॉल कराल लागते.
म्हणजे ती याप डिलीट मारा लागते काय
हा ते ऍप जे आहे की, नाही आपल्या याच्यात कारया ऍप
हा हा
ते डिलेट माराय लागते आणि तेच ॲप डबल इन्स्टॉल करू लागते, म्हणजे डबल घ्याय लागते त्याच्यात
मग तू सांगतो ना तेवढं तिने बरोबर, मले समजत बी नाही हा.
म्हणजे आता मी ना पोरवाच्या दिवशी माहितीे काय अश्विनी ते त्याच्यावर वाचल ना आम्ही ते ते की त्याच्या हा, म्हण इन्स्टॉल म्हणजे डिलीट मारा. मग डबल इन्स्टॉल करा ना, आपलं ते समजा आधार कार्ड हे तेला जोडेल आहे की नाही फोन नंबर
हा हा
ते आपल्या हिच्यात येतेच अज त्या हा अजून ते कार्यया वर ते हे दिलंय आपलं अं, एक फोन नंबर दिलाय व्हॉटसपचा, तुमच्या याच्यात आलच नाही म्हणते तर मग त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा की, आमच्या आलं नाही समजा असं तसं हा ते मग ते मी ना दुपारी वाचलं, पण ते सकाळी मला याच्यात मी चालू केलं की नाही ते ते वाचल्यावर तर ते डायरेट येतच होतं मला याच्यात.
हौ काय?
ते इन्स्टॉल केलेलं होतं की नी
हा हा, हौ काय?
हम्म
ति सांगतो तिला तेवढं मग म ति फोन कयला लाईल तु मी
हा मग मी माय माय नंबर आहे त्याच्यात मी द्यायला लागून.
हाय काय, हा हा. मग कर जा तीले मग, हा. हा ना
हा
हम्म हम्म
काही नाही, करा बाई मग जेवण राहिला आहे ना तुमचं अजून?
थांब ना एक मिनिट, हो.
हा हा नाही, र थामा झाला पाचच मिनटं राहिली ना हा हा
हा गार होऊन राहिले थोडसे.
हा हा मग ते दाण पेठीवर ठेवावे लागते म्हणून
हो हो हां!
हम्म मी सहजच विचारल तुम्हाला करा म्हंटलं, आता जेवण.
हो ना हो ना हो हो! कोण काही नाही ह करदो एकदा ह
की लावून पाहिलं तुम्हाला लागलाता आता.
हो हो!
हा!
हा, लावून काय देणार.
हा!
काय एकदा लागला की समजते मग आता लागते आपला लागतेच पण त्याला आता.
तेहे म्हणजे लागतीस तो आता कारण तुम्ही कार्यारत बरंच राहता की आता. धनू तु, लागतेस मग कार्यापुरुष राहिल की, नि किती लागते बरोबर.
हो लागतेच त चार मग आज दुपारी बागितलोय माझी चिडचिड झालयं एक न ही जाईल बघाय.
नाही म दुपारी मी लावून पाहिले की नी तला उन्राहिले ना आता तर राणीताईला आणि, दोन दोन वेळेस लागले तर ताईन उचलले नाही.
हाऊ ना!
हा अ हं नं आता अ
साधा कॉल लावते आगोदर.
हा सधा लावतो ना मग हा ठेवतो, ठेवतो हा हा.